हॅलो!
काय करते
हॅलो
हॅलो
येतो का आवाज
कावाज
हा येतोय आता
ह् काय करते
काय चालूय ना
काय नाही मिटिंग होती मिटिंगला जाऊन आले आता याला जेव खाऊ पा आलो ना पण द्यायचा ते एफ पी ओची मीटिंग होती ना
हा
तिकडे ते शेवगा लावेले तो ने द्यायला गेलो होतो
हा आता झालं का नेंदून मग
झाला आळी आळी नेदली बाकीच्याला तर नाशक मारलं
हा का
हम
शेवघा कोण गटामधून आहे का
हा ते कंपनीचा शेवगा
कंपनीत हा हा
हम्म शांगा या त्यां लोकांच
आ
काय रे ज पटठास का घे ना त्यां
हा हा
काही नाही ना पाणी देऊ का झोपला त्या झोपतच ठसका गेला खोकला आला काही नाही ना
बाकी हॅलो हम्म
हॅलो
हॅलोे येत का आवाज
हा हा येतो काय
अगं शेंगा लावेल तिथ शेवगा
हा
कधी लावेेले
त लावून ये ना आता मस पाच सहा महिने झाले पण लोक ठेवतीस हा भरपूर मोठ झा शेंगायला लागलें तेला आता हम् पण तिथले लोक घेऊन जाते यक्षंग नाही पाहायला भेटत
कोणी राहत नसेल नई
कोणीच नाही कागायला कोणीच नाही काहीच नाही
हा
आणि सगळ्या कोळलते सगळे कोळी घेऊन जाते तथली
हा आता
हा
ते नेत असेल खडून मग
मग सगळ्या शेजार बाजारा कोळे हे
हा ना
नाहीता बाय आला काय
हा आणि दुसरं कायला हवेला काहीच नाही का मग
नाही नाही फक्त शवग लावेले ते किती पस्तीस चाळीस झाडे
हा का
हा
हम् ह
बाकी
बाकी काय चागलं मग
बाकी काही नाही आता आवरायचं आता पुरी येतील परत
हा पूवी येते या अजून अर्धा एक तास
हा पुरी आल्या का म सुरुवातच तर तुधवी तर ब दुध बध भरून परत मग घेऊन बसायचं बांडेकुंडे आवडायचे
हा
त्या आल्या का म्हणजे त्यांचं जेण झालं का फर्चेच पसायलागत एवढं खराब करायच आता
हा एवढ खरब कर दे्या
मग काय लगेच फारची पुसून घ्यायला लागत ती त्यांचे जेवण झाली का सगळळा रागोडा घालून ठीक आहे
हम
लहान मोठे सारखेच राहते
आता त्यांच्यात काय ब्रह्मस लहान आहे ना गुरु मोठा
जेवण झालं ब्रम्म एवढं एवढं खरखट सांडून नाही देणार काा
हा ना
त्याचले चत्रका आम्ही त्याचले चत्रक आम्ही तो शाळेत जातो ना
हम
बॅग सुद्धा खाली ठेवीत नाही
हा का
हा व काढथच नाही खुर्ची ववरच ठेवतो त्याच्या पाठी मागून आठकुणच ठेवतोय
आटको अ अस य का
हा काढतच नाही खांद्यावरून बॅग खाली
बर
हा त्याला अजिबात आवडत नाही
तशी सवय बारी
हम्म कोणाच घेणार आहे नाही शाळेत काहीच नाही
हा ना स्वतःचच खायचं
स्वतत ते जेवढा डबा देईला राहील तेवढा खाऊन येईल बरोबर
हा हा
हम श्रावणी असली का वरज श्रावणी रात्री जोडीला त्याला
हा तन ये नातानी
आता कालपासून तीन ना हा एकटच जातोय मस्त
हा बरं पण मग नाटके नाही करीत जातोय व.
नाही तर नाटकं नाहीच करीत पहिल्यापासून उलटष्टावणी जास्त नाटकं करीत.
हा नाही तर मणे का श्रावणी नाही मग मी पण नाही जात असं नाही.
नाही उलटतो म्हणत श्रावणी नाही म मी जातो ति ल अडवाणी करते ना.
हा ना त्याला आवड
त्याला आवडत तशा आहेत जायला.
हम्
हम् अग अ आजिबात कान नाहीच. हा ला मस्त जेवला त्याच्या त्याच्या हाताने.
हा का.
हा जेवण झालं आता मला शाईत का.
हम्म हम्.
झोळीत घालून दिला हा स काही साठ ना किती आठ वाजता उठवत तरी साडेसात आठ ला.
हा हा.
पण रात्रीला लेट झोपत.
हा आ का.
रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजत त्यांतर झोपत नाही.
बाई.
त्याच्यामुळे मग जो पुंजला खबर राहत.
हा धड अस म्हणून छानत.
हम्म दोन एक तास झोपत आहे मज्या टायमला मस्त.
हम्
ही जो
हा साणू झोपली की आज लवकरच उठल होती साडेसहा वाजताच.
हा सकाळी सा आवजेे तोत तिथ.
हा मग आता दिली झोपून. ति झोप तीच दुपरची तिला सवय ना.
हा मग अजून यायलाय तिसा वयच ना पहिले.
हा अजूनच.
त्याचा बरोबर टायमिंग मधी बारा एकला येतो. एक ला का दीड पाऊन. पावणे दोन वाजेपर्यंत जेवण खावन त्याचं.
हा मग झोपून घ्यायच हा.
अजूल थोडा टाइम झाला मला. मुळेळ मी गेले लेट आणल पाच मिनिट लेटच झाले ते आणयला जायला.
हा हा मग त्याला दुसरं कोण नाही आणलं का्.
तूच यायचं मला घ्यायला.
हा का दुसरं कोणीच नाही का.
नाही त्याचे बाबा जात रोज घ्यायला ना नाही बाबानी. पाठवायचं मग मी तूच यायचं घ्याय बाबालानी सांगायचं मला घ्यायल.
मग ते आज मला मग त्यातच जा घ्यायला आणि त्याला पाय पाय छान म्हणे. म्हणजे त उद्यापासून मारायचंच नाही.
हा मला घ्यायला तु म्हणून.
हा पण कालय तरीी जायला होते आम्ही. दोघं गेलो घ्यायला त्याला घरी आला. मम्मी बाबाला नको सांग मार घ्यायलाय या तू त जायचं.
तुमचेच
मला म्हणतो
हा हा घ्यायला का?
हा
ह
काल तर म्हणा तुम्ही या पाय पाय मी चालू गाडी घेऊन मम्मीलाच गेला यायचं नाही म्हणे सर द्या मग आमच्याकड तुम्हीच पाई पई लय डेंजर तो
ह
काल काठी घेतली गुरुला म्हणत तू जेवत नाही मारू मारू का तुला लवकर जेव.
हा हा का
हा.
अजून काही
भरायला उशिराच सुरुवात करीता असेल ना?
हा आता करायचीच मी लवकर देते बरून.
हम् हम्.
मी असले का मम्मीला पोरांचे मग हा सा प काय करायचं आणि घेऊन बसायला लागत ना तीन साडेतीन ला मग त्यावर भांडे कुंडे घसून मग ते
घरी एक माणूस असल मग राहत आवरायला पण मग आता कोणीच नाही ना. म तेवढं आवरून म तू बसायला जाला ला त्याच्यामुळे टाइम होत काल साडेचार ला गेले. टाइम गेलात का हम्म.
पण मग गर्दी माणसं सुटल्यावर अस होत असं ना.
घर
ते चालू राहात.
पण ये ना तीन चार नेऊन ठेवलं का पाच साडे पाचज तसं चार पाच लिटर जात मग साडेपाचच्यांतर सगळं दूध संपून जात. पण तेवढं दोनचर लीटर आधी संपेल असं मग काही वाटत नाही ना.
हा उरायचं तर मग संपून जात.
हा उरायचं तर मग संपून जात तस उरत तर नाही शकत केेतो.
हम् हम.
बरोबर संप तोच आम्ही तर वर्ष थांबूनच घेतो वर्ष
हा संपत नाही तोवर थांबत असतो.
हा.
हम्म.
सात साडे सात वाजे तर संपत कसय पण.
हा.
चाले ठेव का मग.
हा हा.